हा बोला ह हो हो येतोय येतोय म
काय नाही मॅम आता आपण बघतो आपल्या म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये खूप अशा परंपरा आहेत. म्हणजे या परंपरेबद्दल म्हणजे खूप साऱ्या परंपरा आहेत मग त्यापैकी एका परंपरेबद्दल मला बोलायचं होतं तर तुमच्याकडे दहा मिनिट वेळ आहे का?
हो
ओके तर आता म्हणजे आपल्या ह्या संस्कृती मध्ये म्हणजे या देशामध्ये खूप साऱ्या परंपरा तर आहेत. जसं की लग्न सभारंभ आहे, नामकरण सोहळा आहे आणि बालविवाह म्हणजे प्राचीन काळातील जी प्रथा आहे त्याच्यावर आता म्हणजे थोड्या प्रमाणात बंदी वगैरे घात तली आहे मग त्यानंतर खूप साऱ्या आहेत. म्हणजे सती वगैरे जाणे तर खूप साऱ्या प्रथा आहेत म्हणजे परंपरा ज्या आहेत म्हणजे पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या तर त्यापैकी मला ना तुमच्याशी अ नामकरण सोहळा म्हणजे त्याला बारसे बारसे अस आपण म्हणतो, तर त्या परंपरेबद्दल एक थोडस बोलायचं आहे. तर आता म्हणजे तुम्हाला माहितच असेल बारसे म्हणजे वगैरे, तर मग मी थोडक्यात सांगते. म्हणजे मी काही मी फक्त बघितलेलं आहे. मग मी ते तुम्हाला सांगते, की कसं असतं. तर म्ह जे भारतामध्ये लहान मुलांचं जे नाव काय आहे म्हणजे नामकरण सोहळा आहे असं ठरवलं जात. तर मग मी एका, एका अशा फंक्शनमध्ये गेले होते म्हणजे कार्यक्रमामध्ये जिथे नामकरण नामकरण सोहळा होता. तर आम्हाला म्हणजे त्यांनी इन्व्हिटेशन वैगेरे दिलं होतं, की असं असं नामकरण की मुलगीच आमच्या नाव ठेवायचं आहे, बारस आहे आणि तुम्ही या. मग आम्ही सग सकाळी छानशी कपडे वगैरे घालून तिथे गेलो. मग तिथे गेल्यानंतर ना म्हणजे पाळणा असतो, आता पाळणा तुम्हाला माहीतच आहे. तर लहान मुलाला त्या पाळण्यात घातले जाते‌. वेगवेगळे म्हणजे तिथं ज्या स्त्रीया असतात, त्या छान अशा शृंगार वगैरे करून जसं की नथ, हातामध्ये बॅ गल्स म्हणजे बांगड्या, हार वगैरे घालून तिथे छान छान अशा नटून आलेल्या असतात. आणि त्या विविध प्रकारची गाणी वगैरे म्हणत असतात माईकवर छान आवाज काढून आणि ते खूप छान वाटतं. मग त्यांतर म्हणजे प्रत्येकाची जे नामकरण सोहळा करण्याची पद्धत असते ती वेगळी असते. म्हणजे काही जण खूप मोठ्या मोठ्याने करतात काही जण म्हणजे त्यांच्या त्यांच्या अ पैशात म्हणजे त्यांच्या त्यांच्या त्या परिस्थितीवर ते डिपेंड असतं. मॅम मी जे एक म्हणजे नामकरण सोहळा जे मी बघितले होत ते खूप छान पद्धतीने मोठ्यान झालं होत. तिथ विवी विविध प्रकारचे बाळाला म्हणजे लहान बाळाला अस छान वाटावं असं डेकोरेशन वगैरे तिथे केल केलं होतं, मग ते गाणी वैगेरे म्हणतात आणि ती जे ती ज्या बाळाची आई असते तिची ओट म्हणजे तिची ओटी वगैरे भरली जाते. तिला हळदी कुंकू वगैरे लावले जाते, मग ते झाल्यानंतर त्या बाळाचं नाव ठेवलं जातं. म्हणजे ते त्या बाळाची आत्या तीच नाव ठेवते. आणि नाव ठेवताना मग अं बाकीच्या ज्या स्त्रिया असतात त्या म्हणजे त्या आत्याच्या पाठीत अस म्हणजे हाताने मार ते एका हाताने ऊ म्हणजे कुर असं काहीतरी म्हणजे तिथं म्हंटलं जातं म्हणजे असं छान पद्धतीने त्या बाळा च नाव जे आहे ते असं ठेवलं जातं, मग त्यानंतर ना तिथे जेवणाची व्यवस्था वगैरे अशी केलेली असते. म्हणजे छान असं जेवण असतं आणि ते जेवलं ते पुरी, भाजी, श्रीखंड, पनीर, कुर्मा वगैरे असं जे होते ते भाजी ते आम्ही खाल्ली. म्हणजे त्या स्नामध्ये लहान मूल जन्मल्यानंतर त्याच नाव आप पण ठेवतोय हे सगळ्यांना सांगितलं जातं खूप छानशा पद्धतीन. तुमच्या इकडे बारस कसं साजरं केलं जातंय मॅम?
हा जसं की मॅम तुम्ही सांगितलं की आधी ज्या काही परंपरा परंपरा होत्या, कि जस की बालविवाह परत बाल सत म्हणजे ह्या म्हणजे ह्या काही परंपरा होत्या. त्या परंपरा आता जे नष्ट केल्या गेल्या आहेत. आपल्या भारत सरकारने खरंच खूप छान पद्धतिने जे काही हे अ म्हणजे बालविवाह अगदी बा म्हणजे स्त्रीला सती जाणे ह्यासारख्या परंपरा नष्ट करून मुलींना जे काही इंडिपेडट इंडिपेंडेंट केलं आहे खरंच म्हणजे खरंच खूप ही चांगली कल्पना होत ती आणि खरंच म्हणजे मुलींना जो काही अ मुलींना जो काही अ फ्रीडम देण्यात आला मुलींसाठी म्हणजे स्पेशल म्हणजे मुलींना जो काही अधिकार आहे ते मुलींच्या हातात त्यावेळेला आणि आता जे आपल्या आपल्या देशातल्या समाज सुधारकांनी खूप म्हणजे खूप काही म्हणजे प्रयत्न करून हे काही म्हणजे मुलींसाठी जो काही अ स्वतः निर्णय घेण्याचा जो काही संतान मुलीना सक्षम केलं. खरच त्यांच्या म्हणजे त्यांचे म्हणजे त्यांच्यामुळे आज मुली सक्षम आहेत. आता तसं म्हणायला गेल तर की ज जस की मॅम तुम्ही ह्या सगळ्या परंपरा सांगितल्या. तसंच आपलं हे आता आपण जन्माला येत असतो मग ते जन्माला आल्यापासून आधीच्या काही म्हणजे आधी जन्माला आल्यावर ही एक परंपरा होती, की म्हणजे अ आता बाळ आता बाळाला तर एक नाव ठेवायचं आहे मग त्या बाळाला नाव ठेवण्यासाठी अ त्याला नाव घालतात म्हणजे नाव पाळण्यात घालण्यासाठी म्हणजे त्याचा म्हणजे त्याला एक नवीन ओळख देण्यासाठी बारस अ बारसं हा कार्यक्रम ठेवण्यात आला आणि ती परंपरा वर्षानुवर्ष तिथून पुढे चालत आली मॅम. आणि मग त्यानंतर पहिला म्हणजे जेव्हा बाळ जन्माली त्यावेेळेला अगदी खरंच म्हणजे खूप दोन्हीकडे सुद्धा खूप आनंदाचे वातावरण निर्मा र्माण असते आणि एकमेकांच्या म्हण सगळ्यांच्या मनात आनंदाचे वातावरण असते आणि मुल गा, मुलगी असे म्हणजे आपण भेदभाव न मानता आपण जे काही आपलं बाळ आहे त्याला आपण म्हणजे आनंदाने स्वीकारत असतो आणि खरच म्हणजे हा आणि खरच म्हणजे त्या घरात खरच आनंदाच जे काही वातावरण आहे ते एका चिमुक कल्यामुळ त्या घरात निर्माण होत असतं मग त्या चिमुुकल्याचं नाव नामकरण करण नामकरण करण हे एक म्हणजे अ एक म्हणजे एक मोठा सण साजरा केल्या गत अनेक लोक कर त असतात आता डिजिटल लाईफ सुरू असल्यामुळे आता खरच खूप म्हणजे खूप अस खूप मो चांग मोठ्या मोठ्या प्रमाण प्र म्हणजे प्रकारात लोक आता ही बारस ठेवत आहेत आता आता ज म्हणजे जसं की माझ एक छो मला मी पण मॅरिड लाईफ आहे आणि माझ पण एक छोटं बाळ आहे ते अगदी खूप म्हणजे त्याच्या नामकरण सोहळ्या वेळेला मला खरंच खूप म्हणजे खूप आनंद होत होता आणि खरच बा एका म्हणजे माझ्या चिमुकल्याला त्यावेेळेला म्हणजे ओळख मिळणार हो ती त्याच त्याला ते नाव मिळणार होत आणि खरच म्हणजे अ म्हणजे त्या त्याचं त त्याला जरी ते समजत नसलं तरी तो प्रत्येकांच्या प्रत्येक म्हणजे दोन्ही घरात दोन्ही म्हणे प्रत प्रत्येक पाहुण्याच्या आणि प्रत्येक ह्याला त्याचं नाव ते समजणार असतं आणि खरंच अ त्यावेेळेला आणि त्या दिवशी आत्याचा म्हणजे तो खरा मान असतो. आणि त्यासाठी म्हणजे आता अ बारशासाठी अनेक लोक म्हणजे जास्त करून आई वगैरे सजलेली असते.
हो बरोबर जस की बघा ना मॅम म्हणजे तुम्ही खूप छानशा पद्धतीने अ आवाज येतोय ना? हा म्हणजे खूप छानशा पद्धतीने सांगितला की कसं असतं हे तर म्हणजे बरोबर आहे मी पण सांगितल तुम्हाला आता बघा म्हणजे बारस म्हणजे जे आपलं नामकरण सोहळा असतो हा केवळ नाव ठेवण्याचा म्हणजे म्हणजे मुलाचं एखाद्या नाव ठेवण्याचा कार्यक्रम नस सुन तो जे कुटुंबातील प्रेम असतं एकता असते आणि आनंद व्यक्त करणा म्हणजे आनंद व्यक्त करणारा हा उत्सव आपण म्हणू शकतो, म्हणजे ही परंपरा खूप छान आहे असं आपण म्हणायला काही हरकत नाही म्हणजे या नामकरण च्या सोहळ्यामुळे जी आपली सर्व नातेवाईक आहेत आपले शेजारी कुटुंब वगैरे आहेत ते एकत्र येतात आणि आपले बाळ जे असते ते लहान अस खूप जास्त म्हणजे महिन्याचे किंवा कमी दिवसाचे आपण म्हणू शकतो त्याला छान असा आशीर्वाद देतात. आणि बघितलं असतील की तुम्ही त्या बाळासाठी काही म्हणजे भेटवस्तू आणतात. कपडे आणतात फेळणी आणतात आणि खूप साऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात त्यामुळे जे कुटुंबातील नाते संबंध असतना ते धार्मिक आणि सामाजिक महत्व देखील आता प्रत्येक व्यक्तीची ओळख त्याच्या नावामुळे होते हे आपल्याला तर माहितच आहे नाव हे व्यक्तिमत्वाचं मह भाग असतो चांगले आणि अर्थपूर्ण नाव व्य ति त्या जीवनावर सकारात्मक प्रभाव करत असतो. अशी श्रद्धा मांडली जाते, त्यामुळे जे आपलं बारस असतं ते बारस करताना आपण विशेष का काळजी घेऊन म्हणजे नाव आपण त्या वक्तीस ठेवताना म्हणजे आपण बाळाचं नाव ज्यावेळी ठेवतो त्या आपण किती विचारपूर्वक ठेवतो हे, आपल्या माहितीच आहे का म्हणजे आपण आपल्याला आसं म्हणजे असं वेगवेगळ्या अक्षरांवरून नाव पाहिजे आणि दोनच अक्षरी पाहिजे तीनच अक्षरी पाहिजे असं म्हणजे पूर्ण विचार करून आपण एखाद्या व्यक्तीच नाव हे ठेवत असतो. कळात नाम करून सोहलाे ते म्हणजे बारिशाचे जे रूप आहे ते काहीस बदलले आहे. पण त्याच जे मह त्व आहे ते अजून तसचं आहे अनेक कुटुंब पारंपरिक पद्धतीने विधी करतात तर काही जण आधुिक पद्धतीने छोटे खानी समारंभ आयोजित करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून दूर राहणारे जे नातेवाईक देखील या आनंदात सहभागी होतात. परंतु नाव ठेवण्याची आणि बाळाला आशीर्वाद देण्याची परंपरा जी आहे ती आजही म्हणजे जपलेली आहे या म्हणजे जे आपलं बारस आहे या बारसाच्या कार्यक्रमामुळे बालकाला म्हणजे जे आपलं बाळ असतं मु मुलं असुदे किंवा मुलगी हिला आपल्या समाजात एक स्वतंत्र ओळख मिळते म्हणजे त्या व्यक् तिला तिच नाव प्राप्त झाले की आपण म्हणतो म्हणजे नाव हे एका व्यक्तीची ओळख असते. तर हा सोहळा नवीन जीवनाचे स्वागत करण्याचा आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्याचा एक सुंदर मार्ग आहे असं आपण म्हणू शकतो. आता हे आपल्या संस्कृतीत म्हणजे भारतीय संस्कृतीतील ही परंपरा जी आहे म्हणजे नामकरण सोहळा किंवा बारसे जे आहे ते अ जे आहे ते आपल्या म्हणजे प्रेम श्रद्धा आणि कुटुंबातील ऐक्याच प्रतीक असं म्हणायला काय हरकत नाही म्हणजे कुटु ब तर एकत्र येत काहितरी आप ण श्रद्धा ठेवतो जे आपलं लहान बाळ असत त्याला खूप सारे असे आपण आशीर्वाद देतो. तो ज्या बाळाला अजून काही कळत नसत म्हणजे बोलता येत नसतं फक्त तो आपल्याकडे बघत असतो त्यावे क्तीला म्हणजे त्या बाळाला आपण एक नाव देतो ओळख देतो. त्यामुळं त्या बाळाला एक ओळख प्राप्त होते खूप सारे आशीर्वाद त्या बाळाला मिळतात. म्हणजे मी तुम्हाला एवढेच म्हणेन की, नामकरण सोहळा म्हणजे बारशे जे आहे. आपले हे जे आपल्या म्हणजे पिढ्याने पिढ्या चालत आलेलं आहे. म्हणजे पूर्वी थोडं असं म्हणजे प्राचीन काळी ते आहे हा सोहळा हा साध्या पद्धतीने केला जात होता. म्हणजे की जसं तुम्ही सांगितला की लहान बाळाला बाराव्या काय तेराव्या दिवशी म्हणजे पाळण्यात घातलं जात होत. आणि मग त्यावेळी त्याचं नाव ठेवलं जात होत मग त्यानंतर मोठे कार्यक्रम हे आयोजीत करत नव्हते. कारण त्यावेळी सोश शल मीडिया वगैरे असं काही न्हवतं, पण आता सोशल मीडियामुळे प्रत्येक लोक जागृत होत आहेत प्रत्येकां च्या घरी कानाकोपऱ्यात असे विविध व्हिडिओ वगैरे जात आहेत आपण बघतोच आहे की, अ एखाद कोणतही म्हणजे कार्यक्रम वगैरे असेल की त्याला सोशल मीडियाद्वारे एकमेकांच्या च्या म्हणजे घरी ते पोहाचल जातय म मी शेवटी एवढंच म्हणेन की या परंपरेबद्दल की जे बा बारस आहे ते आपल्या संस्कृतीतील एक महत्त्वाचा आणि आनंददायी संस्कार देणार म्हणजे संस्कार देणारी परंपरा आहे. तो केवळ म्हणजे बाळाच नाव ठेवण्यापुरता मर मर्यादेत नसून कुटुंब संस्कृती आणि परंपरा जोडणारा एक उत्सव आहे आणि उ ही परंपरा आहे अस मी म्हणेल. तुम्ही खूप छान पद्ध तिन, म्हणजे ऐकून घेतला तुमं जे होता ते तुम्ही सांगितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.
ओके थँक्यू मॅम बाय हा.